हॅलो!
हा आवाज नाही येते का?
हा येऊ लागला आता पाहिल्यांदा नव्हतं येत.
हा का झाले एक जेवण?
एक जेवण बाकी त्यांच माझं म्हण समोर होता मी दुपारीच सोडला आता तुमचे झाले का
ह् नाही आमची चालू आता
पुरी गाय करते
आवाज कस काय येत नाहीय
आं
आवाज येत नाही तुमचा
नाही मी इकड पाठी माग होते दे म्हंटलं मग ते समोर परायचा आवाज येतो आता येतो काय हा आता हा हा
काय चालय मुलायचं
काही नाही खेळते हे कोणी झोपलं कोण करत अभ्यास
हा का अ झाला
हा अभ्यास कोरायला लाहानायच झाला लाहानायला ल जेवर येतो
हा का
तुमचे पोरी करते का अभ्यास
हा चालू त्यांचं अभ्यासाच चालू राहतं खेळाात एवढे चितती येऊन बसतेय का अभ्यास
हा काम आता पावसाात सुट्टी दिली
ह का पावस जास्त झाचाली ते एकदम जास्त आल जास्त आलात काही नाही वाटत ना
हा
ते येतं उघडत येतं उघडत
हा ते एकदम नसत लावून धरले चाली
हा
ह ह
तुमचे तिन् पण जाते शाळेत आता
हा ते घी पण जात आहे ना
हां ला नाही सिनियर के जीला नर्सरीला सर
जवरेली नर्सली दस
ह्या चोर शिटाक लिखतीलला
आ हा याच वर्षी
ह बरेच जाऊन ते ओळण लागत तेवढं हा ये ते थांबत नाही
ह हा थांबतच नाही म्हण ते माणस बरोबर ताबडतोब घरी येऊन जाते
हा
तेमची तथच ना
हा आमचे ते विद्यालांकारलाय
विद्या अलंकारलाय काता पहिले तुम्ही सं संस्कृती ते शाळेत टाकलं होते ना
हा एक दोन तीन दिवस गेले त्यांना बस न गाडी नव्हती ना मग ते नाही तिकडं
हम्थ तुले विद्यलांतर पण
हा ती पण चांगली ना
हम् नाही या दोघी जणी जाते तथं छत्रपतीलाच
हा
पहिल्यापासून म्हणजे शाळा उघडली तर शेतीतच ना सार मुलं त्याच्यामुळे मंग या दोघी आता तिथं आहे दोघं जातं इकडं.
हा दोघं ते डी एस पी चे जाते ना ते.
हा.
हम्म हुशार आहे का मग मोठी?
आ
मोठी हुशार आहे.
हा चांगलं आहे ना.
हा कितवीला आहे ती आता?
ती तिसरीला.
हा का हा हा आता चौथ
हा चौथीला गेली आणि भैय्या सहावीला.
हा हा. हम्म, बरं ते सोबत आहे ना मग काय.
हा दोघं मग जात्या-येत्या.
हा हा.
सकाळी सात ला गाडी येते.
हा.
हम्म.
या दोघीली इथपर्यंत आणून सोडं लागत असं.
हा त्यां लहानून सोडं लागतं त्यांचं म्हणजे यांच दोघाच्या आधी पण त्यांचं दोघीच टाइम लवकर होऊन जातो त्या लगेच घरून लवकर निघत्या.
हा.
मग तिथं आपल्याला एक दीड घंटा बसायला नाय जमत पण मग बसच लागत ना ते ऐकतच नाही.
गाडी ज टाइमंगत बसच लागत तोपर्यंत गाडी येऊज तर.
ते म्हणते मग लगेच आमच्या शाळेचा टाइम झाला चाला. सकाळीस लगी ते निघले ग दोघं जणं यांचा पण चालतं आम्ही अ नेऊ न घाला आम्हाला नेऊन घाला.
त्याच्यानंतर त्यांची बस पंधरा वीस मिनटाने येतील गे.
अ नाही ना यांची बस आली येते आणि यांची बस डायरेक्ट सवा आठला, साडे आठला येेतील डायरेक्ट दोघींची ब आणि यांची पावणे आठला उरयली आता.
हा.
हम्म. म्हण ते साडेसातलाच येत होती पण आता पाऊणे आठला येऊरेली.
हा निखिल धोतरीस पोरगा पण तिथंच आहे ना.
घरी ते आता शाळेत जायला लागलीय तेव्हापासून जरस बरं राहिलं ताण नाही री समजा च
हा.
राजे पर्यंत
आमचं आता लहान आहे सर्दी चालते घरी ठेवलं ते गास साऱ्या पावसच खेळलं. आमच्या लहान ह्याला आज घरी ठेवलस. सर्दी झालती म्हणलं रे बई लई गुंगलं होतं ते.
आवाज नाय आली तुमचा.
आणि ते तर आणखी आवाज येऊ लागला ना?
मला नाही येते तुमचा आवाज व्यवस्थित नाही.
आणि ते रेंजची गुतथ असल हो.
हा.
हम्म, आता बाहेर गेले असते पण बाहेर ना शितुडी चालूयी.
नाही ना बाहेर चालू आहे शितुडी.
हा.
त आता पाऊसच टाइमच आहे ना.
हां.
त्या एक तास दंद नाही आला ना मग काही नाही वाटत तो
हा तुमचे प्यारने झाले आहे.
पेरने आज गेलतो म ह पेरला रायल होतं ना अ दुर
हा.
ते पूर्ण केलं.
हा.
हम्म त्याच्यात मग आज काय सकाळपासून ओळलंच आहे.
ह आता आवाज करा सांगितलं म
पा
धिंगाणा घलू राहिलोर कॉट वर झाले सोप्यावर कुदूर राहिले म्हणलेि खांंद पडल ह
हा ते परायचं माझे अदा ख्याळायला लागले, का लक्षच नाही करीितलं कि ते पडंग का नाही. अ्ा
हा एक आत्ता लहान असं डोक्यार पडलं त्याला किती मोठं डेंंगूळ आलता.
हा हा हे आमचे सगळ्याचे डोके कुटुंबशले
आचे वालेचे बसेेन.
ऐकतच नाही सारे डोके फोडून बसलेले के
अह मगऊनळ बरं का पलीकड जायल होत तिकडं
हा हा
मग आलेरते आणि पाहिसे ना केवढी मोठी टारली समजा टॅक पण ते लावेल होतो. त जसच पळत आला तसच त्याला्टारली सकवान घुसला. डायरेक्ट पाच सहा टाके पडले असतील. बरं झालं त थोळ्या म्हणजे भवायच्या वरतून लागल.
होई डोळ्याला रकम काम ना.
नाही तर लगे मग त्याचा डोळाच गेला असता ये ल या पेशी ती
ह डोळ्याचं काम लवघडे हो ना अजूकी काम राहत ते अखीन
हा आणि बरं काही नाही त्याच्या मागं कोणी लागेल नाही काही नाही त्याचा तेोच ते पळत आला.
अफर भई जर जर सक्साट लावा. आवाजाते लच रस्त्यावर येतं ना ते इकडून इकड पळतच राहत्या.
पळतच राहते ते जण साहितला लावलं आणि ते का ब रान होतं चालू होतं त्या पाहिलं नाही आता कायम त रजूभरात होती.
हा पण मग ते सभागती झाला ना त्याच्याकून पण मण डोळ्याला लागला असत तरी का मग काम आहे ना.
म्हणजे त्याला लगे म्हणजे ल पूर्ण अर्थ अंगठा एक कांडी खोल कडो उत
हो. वय आमला विध सु मंग आता मायपरलं ना. तो निसतो पत्राला माग टचकारस निमित्त झालो आणि ते पत्राला शेडचे ठो खेळ क शे ठोकेळ राहातना आधी
हा हा हा हा.
हरा तर त्याला एक जॉईंडला देईल.
हां हां हां.
ते खेळा असा घुसला त की असं आरपार असं रक्त थांब नाही.
हम हम. आमच्याला तर रोज दिसाठ दाख नव्हता पंधरा महिना्याभर
ह हो का
अ त पुुढं त्याची जखम समजा भरली ताकी त्याची गरज नाही पडली टाके दिले असते पण ते डोळ्या तेत नत त्यांंदा
ल होघडवी
हा
बर आहे नाचैनच नाही बसत
अ ह हो पण ते एवढे परशान करते त्यांना असं वाटत नाही आम्हाला लाग आणि पण ते त्यांना कळतच नाही मग त्या लिहिलाच नाही
नाही ऐकतच नाही ती ते समजत म्हणजे आता त्यांच खेळत वय ते खेळत व येतता काय खेळ आणि त्याचा पत्तच नाही राहात
आ
हम्म
हम्
नाही म्हटलं तरी पणलं की नाही त्यांनीला एकदा डावरंगीलाच लाग त चालूच टी व त्या हम्म ना अभ्यास करत असेल ना
मोठा करतो लाण्याला येतं गडजेवर लाण्या शाळे जायचं जेवर येतं
त्यात न थोडंफार मग आता लहायचं आमचं तसची
हा आता गेल्या वर्षी त्याची आ तशी श शाळा झाली या वर्षी म्हटला जाऊन द्या कसं या मागच्या वर्षी होता चार वर्षच होता टाकून दिलं माझलं ज त्याला समजा हेव
त ना श्रावणी सोबतचीच असन ना
हा सोबतचेच आगते मगचे ती किती वर्ष आहेत झाली
ती पण चार वर्षीच झाली.
त्याला चार पाच पूर्ण होईन.
हो का म्हणजे बराच फरक आहे. ना नही. इलात पाचवं आता लागलं समजा. मेहनत लागत
त्याचं पण बर्थडे आठ दिवसांनी येईल. एक वर्षाचा फरक आहे. त्यांच्यात
हा वड आहे. एक वर्षाच येरे डायरेक्ट.
हा एक वर्षाचा आहे.
नाही इलात लगी ना ये तीस तारखेला आहे ना हच बड्डे
हा का आता येणारऱ्या वीस तारखेला याचाहे. तो पाच वर्षाचा कंप्लीट होईल. सावं लागल त्याला.
हिला पाचवं लागतं.
हा म्हणलं जाऊन तिथे घरीलाड करते हम हा
तो तिच्यापेक्षा मोठा आहे. करत असत ना आम तेल तर जातताय ना माणूस कामने बिसकवर आली का मला अभ्यास करायचा
नाही हो नाही करीत कारण की याला कशी गेल्या वर्षी त्याची दोन दिवस शाळात चार दिवस घरी काही अस सन ते हां
यावेळेस जेतो पो रायला पण हलाय ना सवय लागली आता आता शाळे उघडल्या काळातश की शाळेत दररोज सकळी तिच ति आंघोळ पांगुळ करते. व्यवस्थित
माझे शाळेचे कपडे. हे घरचेघरी आले. का हातपाय नवीन कपडे ते व्यवस्थित बदलील अभ्यासाला बसेल जेवण करेल तिला सांगायचं कामच नाही पडत. मोठ्यांना सांगावं लागतं
आमचा सकाळ क अर्थ मला डब्बावरून त्याचे एखादा दोन पियाचा अभ्यास घ्यावा संध्याकाळी तसं करीत मी.
ह
आता किती वेळघेऊन बसेन होते मी लई वेळचे घेऊन बसल होत. मी त्यान अभ्यास केला नाही.
हा
सं
हं
बाकी माळव लावेल. आहे.
तुमचा आवाज केलेर कस येत नाही असा
थोडीफार रेंज येत नाही.
हा ते म्हणजे. लगेच एकदम बारीक येऊन जातो नाहीतर व्यवस्थित येऊन जातो.
हा ते स्पीकर ऑन केला. ना पोरांचा आवाज येतो सगळा.
हा स्पीकर ऑन वरनाही जमत ते. ते मोठाच जास्त.
हा
सलचर अ परायच
हहा आता पहिल्यांदा पुढच्या घरच होते. आता मागच्या घरात आले.
हा बाई अवघडं झालं. आपलं तर
हा
हम्म
अ
ते जाऊंदे आता चालूच राहतो. पोरांचा अवघड हे
आत्ताच त्यांचे झाले जेवण
हा त्यांचे झाले. आतच बाजारवरून आले आणि मग त्यांच जेवण चालू होतं ते जेवण झालं त्यांचं